हा बोला काय सुरू हे?
काय नाही आराम चालू आहे. तुमचा? हो का.
हाहाहा, पाऊस सुरू आहे सकाळपासून.
हो का, कुठच्या आहे तुम्ही?
मी सोवळ्याची आहे. सौंदळा सौंदळा... तुम्ही, तुम्ही कुठे रायता कुठे एरियात रायता?
आम्ही सोधंळ्याचेच आहे.
हा ना कुठे राहता म्हंटलं?
आम्ही आकोट मध्ये राहतो.
आ.
आकोट, अकोट....
आकोठले कुठ?
विजयनगर.
विजयनगर आकोटले कुठे येते?
हा तिकडे शेवटावर शेवटच्या टोकावर.
अ या अकोला रोडवर? हाव काय सहज की काय पोरेच्या शाळेसाठी?
नाही काम आहेन तिथं.
हाव काय म्हणजे सोंदड्याचे असत तुमचं सासर आहे का सोंदड्याच?
हा सासर तिकडे याच काम चालू असते त्याच्याकरता हा जॉबला.
ह ह हाव का. हो तेच तर म्हटलं मी अकोटचीच आहे ना माझं माहेर अकोटच आहे ना.
तुमचं माहेर आहे का अकोट?
हा अकोट आहे, अकोट, अकोट.
हा कोणत्या एरियात राहता मग तुम्ही?
अ नांदी पेठ मध्ये आहे.
हा..
पोरं काय रडून राहिलं शाळेत नाही आज सुटी लवकर झाली असन.
हा नाही हे शाळेत नाही जात लहान आहे ती.
नाही काय.
हा अठरा महिने, अठरा महिन्याची आहे.
हा का.
हा..
हम्म अजून काय सुरू आहे? शाळेत जातात म्हणजे आज शनिवार आहे तर लवकर आले. एक सातवीत आहे एक चौथीच आहे एक सातवीत आहे आणि एक चौथीत.
हा
हम्म.
ह ना.
बस काही नाही स एखा एखादी रेसिपी सांग..
रेसिपी सांग कोणची रेसिपी सांगू आता
कोणतीही सांग ज येईल ते अरे वीस मिनिटं करायला लागतात ना
हा नयी दहा मिनिट.
ह दहा मिनटं.
हा जे येत अशील ते सांगा कोण.
मी मी जेव्हा फोन लावीन की नाही तेव्हा मी सांगो.
हा
हा तर आता तुमचा फोन आहे तर तुम्ही सांगा.
हम् रेसिपी सांगू हे एकांदी?
हा कोणती सांगा साधी कोणती काही सांगा लोणचं सांगा.
नाही म अन्न पदार्थ सांगतो म्हणजे कस सगळे करता की नाही आमच्याकडे कर म्हणजे मी खदेशातली आहे ना जगाव ख हा जळगाव खानदेशातली आहे हम्म मग हा तर मग आमच्याकडे पुर पुरा '
हा हा
हा त्याची भाजी करत असता आमी. ते मॅग हा मॅगी टाईप होत असते ती मॅगी असते ना तशी होती. हा पुराळ्या भ जो घाल्याच्या पाच दहा मिनट ते गव्हाच्या असताना गव त्या हा त्या पाच दहा मिनिट त्या भिजत घालायच्या पाण्यात मग नंतर काही हा तेन कांदा आहे मिरच्या लसण असं आणि ते मॅगी मसाला ते टाकून ते फ्राय करायच म्हणजे ते मॅगी सारखंच होत.
हो हो काय बर मॅगी टाकली की लागते मग मॅगी सारखं?
हा मॅगी मसाला टाकल्यावर.
बर तेलात फ्राय करायचे?
हा नाही फ्राय नाही करायचा जस ते कच् असत ना त्याच बिजू घालायच्या त्याच्या हा
अ ना जेव्हा आपण मॅगी मसाला टाकतो तर तेलात कडईत टाकतो ना?
हा हा
तेव्हा म्हटलं मी थोडस.
हा
हम्म
ल का
हो का तुमचे
सगडे भरीतपुरी भरीतपुरी जास्त फेमस आहे. म्हणजे आमच्या खानदेशात आम्ही माझं माहेर खानदेशातला आहे ना. हा ते.
हो.
हा तुमच्याकडे शेदाणे टाकता का भरीतात आमच्याकडे शेदाने टाकत असता.
नाही नाही आम्ही नाही टाकत आम्ही नाही टाकत.
हा आमच्याकडे टाकत असा म्हणजे का हा मी इकडे अनेक वेळा केला ना. त इकडे शेंगदाणे टाकायचं नाही पण मी एक टाकलं हो ना.
ह ना हा पूला किती वर्षापासून राहयचं त्हा कुठले?
मी आता सध्या तर पाच सहा महिने झाले माझ लग्नाले तीन वर्ष झाले.
हा का
हा दोन तीन वर्ष झाले
हा का आणि अकोटले पाच महिने झाले. काय कायत जॉब करत?
फायनस मध्ये करता ना?
वागायला अडलं तुमचं?
काय ह वाग हा हो हो पाच मिनिट थांब पाच मिनिट ह बोला ना.
हा कौन रडून राहिला?
ते झोप झोप नाही झाली तिची झोप्याच म्हणते ती.
ह ओके. पाळण्यात टाकलं की पाळण्याच आहे का झोपून देते पाळण्यात.
हा अ पाळण्यात टिकिन पाय तुमच्याकडे काय असं फेमस म्हणून बनवत असता मग इकडे?
हा इकडे असं काही फेमस नाही आहे जे घरात आवडलं ते बनवतो मला काही माहित नाही कुठलं काय फेमस असते
हा
आता इकडे चचं का आपल्या इकडे भाकर उर्धचं वरण.
नाही आमच्याकडे आम आमच्याकडे ते खांदेशा तिकडे आ त्याच्याकडे वरणपट्टी असते ना ते हा ह ना वांग्याची भाजी ते घुटून असं करत असत आमच्याकडे हा
ते वांग्याची भाजी आवडली ऐकली म्हणा आयकली मी घुटून कधी खाली बिल्ली नाही बाई.
घुटून करत असत आमच्याकडे लग्न असल्या ना त्यावेेळेस कांद्याची भाजी अस त कांद्याची भाजी करता आमच्याकडे
हो काय खानदेश म्हणजे कुठे येते?
जळगाव खानदे तिकडे.
हा जळ हा जळगाव खांदशला लक्षात.
हा
ह
मुक्ताईनगर तालुका
हो ना हो ना आलं लक्षात इकडे ते आपल्याकडे ते बुलढाण्याच्या तिकडे आहे ना
हा खूप लांब आहे ते.
हो ना अग अहो कामच नाही पडत आमच्या नातल्याग सगळे इकडेच आहेत.
हा
खानदेश मध्ये कोणीच नाहीये
नाही कोणी दिसत दिसत पण नाही तिकडे, खानदेश. खानदेशातले मीच एक आहे वाटते अशी
हो काय काय मी तिे आमची इकडे बोली नाहीये ना आम्हाला बुलढाणा जिल्ह्यातले नाही बोली ना खांद जिल्ह्यातलं नाही कोणी इकडे अमरावती अकोला नागपूर हा बस आम्ही च हो पोर एकच पोरगी आहे
हा एकचपर्टती आहे
हो का
हम्म
हम्म काय म्ह ते पाऊस सुरू आहे का अकोटले
आम्ही पुण्यात आलो आहे फिऱ्यासाठी
हो का आता पुण्याला गेले
हा कालच बसलो गाडीत आज आलो
हा का पुन्हा फिरून कॉल सुरू आहेत का करण
नाही आता सध्या आराम चालू आहे तर मग कॉल करून घेते म्हटलं
हा
एक काम ते होऊन जाते मग आपलं
हा जेवण झाले की बाकी आहे जेवण झाले की बाकी आहे म्हटलं
झालं जेवण
हा काे
तुमचं
माझही झालं
हा
ह् ह हा हा कॉल झाल्यावर तु ज वेळ आहे का बा
मग मी पंधरा वीस मिनिटानंतर कॉल करा ना
बरं ठीक आहे मग मला फोनला लावशील कॉल करायचा असल्या हा की कॉल कर म्हणून तर मग मी लावीन
हा म्हणजे मुलगी झोपल्यानंतर मी सांग
हा हा हा मग तेच म्हल ना ते मगा अशी फोन केली कि नाही तर ते उचललेले बा म्हणजे उचलता नाही आले हा तेच
थांब फक्त दोन मिनिट थांबणार
झालं एकच मिनिट राहाला
अरे अरे अर
हो
सहज पुण्याला फिरायला गेले का मग पावसाळचे
ह सहज गेले सुर ना ना नाहीय ना इथ
हो का पाऊस आहे का मग पुण्याला होा का हम्म
हो नालाई असशी होर
तूच बोलून राहिला तूच बोलून राहिली ह काय आई तुला बोलताय ते
हो पा पाचठम ना
बरं मला मग फोन करशील. आं?
हा हा झा नाही हे झोपला न हां. हा ठीक आहे.